ह्म्म
हा येतोय का आवाज? हॅलो हॅलो हा येतोय का आवाज?
हॅलो ताई आवाज येतोय का हॅलो
हा तुमच येतोय मला हॅलो, हॅलो आता हॅलो हॅलो
हॅलो ते आवाज नाही येत तुझा
अ मला येतोय
हा आला हा आला, आला
आला ना
हा
हा, हा आ वार लले सुटले आमच्याकडे
त्याच्यामुळे नाहीय ना पाऊसच नाही आमच्याकडं
असं आहे का आमच्याकडे पण नाही ऊन आहे
हम्म ह अजून पावसाचा पत्ता नाही बावीस तारीख सांगितलीय मग काय माहितीय आता
नाही तर असा सात जुूनलाच असतोय ना पाऊस
हो सात जूनला पाऊस असतो ह्या धोंड्याच्या महिन्यामुळे पाऊस ते
हो मग तुमच कसं झालं धोंडाच्या महिना
मस्त हा चांगलं गेला
हो काय
असं म्हणता बा जे हा करता ना बरं का असं म्हणता ज्या म ज्या वर्षी धोंडा आला ना त्या वर्षी पाऊस कमी असतो म्हणता. हम्म.
असं ह्या वर्षी धोंडा आल्यामुळे पाऊस कमीच दिसतोय. हो असल तसं असेल.
ह म्हणजे सासूबाई म्हणतात असं.
आमच्या इकडे तर खूप बर का धोंड्याचं महिन्याचं लय महत्त्व य आमच्याकड.
हा ना.
हम खूप करतात खूप म्हणजे आती च करतात ओ असं बघण्यासारखंच असतं प्रत्येकाचं
हम्म तुम्हाला नंदा हाय. तुम्ही पण बनवला असल ना म धोंडा.
हो हो हो हो. विथ फॅमली आणि तुम्हाला माहितेय आहे का म्हणजे. अ माझ्या नंदेला त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या लेकरांना शिवाय त्यांच्या दोन जा म्हणजे सगळ्या फॅमिलीलाच बोलवलं होत ना आमची त्यांची खूप मोठी फॅमिली आहे त्या तीन जावा आहेत आणि त्यांना एक नणंद पण आहे बर का. मग ते सु सळ्यांना बोलावलं होत माही सगळ्या जेवायला तर केलंच केलं पण त्यांच्या दोन जावांना आणि नना एक ननंद आली होती ना त्यांना पण घेतल्या साड्या परत नंदीची मुलगी आली तिचं नवीनच लग्न झालं होतं तिला पण साडी घेतली.
जावाना त्यांना नाही बोलायचं ओ जॉईंट फॅमिली का.
त्यांची जॉईंट फॅमिली आणि आमच्यात कस माझ्या सासू सासऱ्यांचं बोलवलं की सगळ्यांनाच बोलायचं.
ह हां हां.
नाय ना कोणाच्यात नस वगैरे आमच्याच तसए ओ.
हा पर एवढी नंदाची ननंद बोलवायची एवढं काय नडलय.
नाही ना त्या दिवशी तुम्हाला खोटं वाटेल बरं का आमच्याकड तीस चाळीस चाळीस च्या वर लोक जेवले बघा धोंडे जेवणाच्या दिवशी. हम्म आणि आमच्या धोंडे जेवण केलं होत ना ताईंच्या घरचे सगळे होते. परत माझ्या मिस्टरांची आत्या ना त्यांची मुलगी. त्यांच्या घरचे सगळे होते झाला आमचे दोन्ही किराेदार होते आमचे शेजार पाजार. म्हणजे आमच गाव पण इथे जवळ असल्यामुळे पाहुणे रावळे सगळे इथे टोटल सगळ्यांना बोलवलं होत.
हा ना, मग जोरच झोंडा केलाय तुम्ही-
अग बाई आमचा दरवेळी जोरात-
हा हा हा नाही आमचं फक्त तीन मागच्या धोंड्याला ना आम्ही- ते भाचीच बोलावले होते नंदला नव्हंत बोलवलो मग भाच्या्यांचं दोन्ही भाच्या्यांचं नवीन लग्न झालेलं होतं मग त्यांनाच त्यांचा केला भा्यांचाच केला फक्त म्हणजे भाचा भाचे अस हा- पण आल्या मग
हा, हा आमच्यात पण मग आम्ही गेलो होतो ना मोठ्या बहिणीकडे मग मम्मी आली होती तिथं मग आम्ही- म तिघींनी मिळून मम्मीची ओटी पण भरली-
हम्म.
आमच्यात काय होतं हे तिघाजणांच ऍडजस्ट होत नाही म्हणजे सुट्ट्यांच सर्विसला असल्यामुळे मग म्हणजे बऱ्याचदा ते बोलवतात पण ह्यांच्या सुट्ट्या मॅनेज होत नाही, त्याच्यामुळे हे सहसा पोचत नाहीत. या म्ह
हा ते- ताई तेच बोलत होत्या-
हम्म म्हणजे ते माझ्या मोठ्या बहिणीच ये ये पण नसेल झाल कारण त्यांना तर अजिबातच मॅनेज होत नाहीया सुट्ट्या. हा, तस माझं झाारायवरर का कारण माझ त बऱ्याच दा झाला आता हम् कारण त्यांना माहिती आहे आमच्याकडं करतातचं ना त्यामुळे मग बोलवत असतात ह्या वर्षी पण बोलत होत. पण नाही गेलो. ग मम्मीने आम्हाला तिकडेच आम्ही ओटी भरली तिला साडी घेतली, मग तिने आम्हाला घेतल्या साड्या. म्हणजे आम्ही आमचा आमचा करून घेतलं सगळं मही म्हणली नंतर बघू जावयाना बोलल करल आमंत्रण आले तर ठीक-
हम्म
ह खूप दिवसातून असं योग आला होता आम्ही तिघीजणी एकत्र बायकांना सांगितल कोणतरी दोघी जणीच या फक्त
हम्म.
आम्ही असे सगळे एकत्र गेलो, असं कधी होत नाही व, कारण आता ह्या दोघींचे मुलं थोडे मोठे झालेत- ना बऱ्यापैकी मोठे आहेत ते. -
हा.
त्यांच्या शिक्षणामुळे त्यांना हाल तर नाही माझे अजून छोटे असल्यामुळे मी जात असते त्याच्या या दोघी नाही स सहसा घर सोडत. एखादीच येत असतील नाही तर नाही येत पण मी म्हणजे मी त्या दोघींसोबत कंपल्सरी असते बरं का मोठी सोबत नाही तर, बारकी सोबत हा अस मी नाही असं कधी होतच नाही आणि त्या दोघ- घिन मधली एक जण असते
हा हा
अ तेे अ से
हम्म आज काय भाजी बनवली होती?
आज आम्ही हे- केल तर होत आणि शेंगदाण्याची चटणी केली होती. भाज्या खाऊन, खाऊन कंटाळा आलाओ, भाज्या केल्या तरी कोण खात नाही आज आम- च्या आई अन्ना ला उपवास असतो ना.
हम्म.
मग आम्ही चौघ जण आणि आमचे लेक- जा शेंगदाची जटणी केली होती मी सांगते कशी करते बर का शेंगदा छान खरपूस भाजून घेतले होते. आणि काय करायचं कच्चा कांदा घ्यायचा, त्यामध्ये कोथंबीरी टाकायची लस टाकायचा आणि ते चांगलं चिचून घ्यायच नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे भाजलेले, आणि ते ओबडधोबड कुठून घ्यायाच,, मग त्यामध्ये लाल चटणी, मीठ टाकायचं, असली भारी चटणी लागते ती लईच भारी लागते.
हो, ना.
हा, मग ती चटणी मुलांना पण आवडतेय आणि दोघांना पण आवडते, मग आज चटणीच केली, भाजीचा वांटाज केला नाही.
मग नीसत चटणीत होता.
हम्, आज, आज होऊन गेलं, नाही. नाही आमचं पण होत नाही, पण नाही संध्याकाळच्या टायमाला काय होतं, वरणभात नाहीतर खितडी भात असतो ना, मग भात असल्यावर एवढं काही नाही.
हम्म.
आमच्यात ना फॅमिली मेंबर आहेत, पण आमच्यात स्वयंपाक लय लागत नाही, कमी लागतो.
हा, ना, जेवण कमी असेल सगळ्यांचं.
हा, मझे सगळेऽऽ आम्ही दहा जण आहोत, पण म्हणजे असं लई स्वयंपाक लागतो असं नाही. आमच्या दहा जणांना सहा नाही तर सात भाकरीच लागतात संध्याकाळी.
फक्त?
फक्त, आठवी भाकरी केली तर ती हम... त्याच्यातले पण एक दोन भाकरी शिल्लक राहतात.
जास्त कोण... अर्धी... अर्धीच भाकरी, मी तर अर्धीच भाकरी खात होते.
काय डायट वर ये, का काय तुम्ही? ह... ह हा, हा, हा
माझी.. अ.. तब्येत... खूप अशी वीक ए. भाकरी एकदा आवडतचऽऽ नाही, पण आता संध्याकाळच्या वेळी सवय लागली भाकरीच ख्यायची,, चपातीऽ मी जातच नाय संध्याकाळी.
अच्छा.
हम्म, मी लग्नाच्या आधी आहे ना,, म्हणजे अ... पाती आणि भाकरी मी अजिबात खात नसायची, मी दोन्ही टाइम भातच खायचे. हा यांच्या गावाकडंन कोण आले ना कि सगळ्यांना असं प्रश्ऽऽ पडायचा, त्यांना वाटायचं हीचं लग्न झाल्यावर कसं होईल काय माहिती? मला ना माझ्या ज्या पेक्षा जास्त टेन्शन तेच घ्यायचे. मला जाताना.. असे एकदम सिरियसली सांगायचे, अग तू सवय कर बर का... त्यांना वाटायचं... गा... म्हणजे कसं, जास्त भात पण खात नाही ना इकडे, घाटावर
हा,
आम्ही कोकणात राहत होतो, त्याच्यामुळे जास्त म्हणजे मला भाताचीच खूप सवय लागलेली. मम्मीने कधीतरी भात नाही ना केला, तर मी दुपारचा भात गरम करून खानार, रात्रीचा भात पण भातच फक्त
ह.. ह हह.. ह... सवय पडली ती, सवय.
हा मला लग्न होईपर्यंत भाकरी पण येत नव्हती, लग्न झाल्याच्या नंतर मी भाकरी शिकले.
अव तेच झालं ना, माझं पण लग्न झालं ना... यांच्याकडे भात खातच नव्हते. भात कधी घालायचे, आठ दिवसातून एकदा भात घालायचे, हं, सोमवारीच भातऽऽ घालायचे अवो
हा, मग सेम, आमच्याकडे पण तेच होतं.
आणि मला रोज भात पाहिजे होता ना, रोज मला भात लागायचा. मग त्याच्यामध्ये सवय लागून गेली, मी रोज भात घालते आता... हो.
असं झालंय.
हा.. हह.
मी आता कमी केले म्हणजे खाते आता भाकरी इथे सगळं खातात.
हम्म.
चपाती, कारण सकाळी भात नाही करत आमच्यात सहसा संध्याकाळीच करतात भात.
हा.. पण मग कसं... आपल्याला सवोय पडली ना, रात्री थोडा होई ना पण भात पाहिजे तेव्हा पोट भरता आपलं.
हो माझ्या भावाला पण तसंच ए माझा भाऊ मला तसं थोडा का होइना भात
हा मला तर नाहीच वाटत, मला तर पाहिजेच.
हा... आमच्यात पण तसंच हाय मी पण एकटे जरी असले तरी पण
पण घालते मी कधी कधी लागलं तर... म्हणजे जशी भाजी असेल ना तसं भात घालते मग
नाही म् आमच्यात् सकाळी नाहीच् फक्त सोमवार असेल ना त्यावेळी दुपारी सोडतात ना.. मग वरण भात करत असतो त्या
हम्म हम्म
संध्याकाळी मात्र कम्पलसरी असतो. एक वेळ पोळी भाकरी आम्ही कधी कधी आम्ही टाळत आपण भात करावाच लागतो आम्हाला.
बर ताई ऐका ना. मी काय म्हती. मी काय म्हती. तुम्हाला नंतर साधा कॉल करून सांगते. कराल मग. बरं चालेल. म
बर जेवण करून घ्या. मग
हो. हो. नंबर सेव्ह करा पण.
हो चालतय चालतय करते. ठेवु का मग.
हो माहित आहे.